हॅलो हो येतयकि.
काय करताय
काही नाही बसली बँकामध्ये आलेली ते गटाचे पैसे काढायला
वस् मुंदेला
हा मधण्याला कर्ज टाकलं होतं ना पाच लाख त्या ग घ्यायला आलेलेका म
हो आता थोडे्या आम्ही पण गेले येऊ का?
ह ते सगळ्या बायांना वाटप करणारे माझी एकटीच नाही आहे
तेच न घ्याला हो तेच घ्यायलाय तुमच्या वाट्याच्या
हा यायचं ना मग थोडे देऊन टाकेल तुला बी तुझ्या आत पण आलेली आहे ती.
अससं
फोलची मम्मी
हा
हम्म ती पण आलेली ती पण आमच्या गटामध्ये आहे ना
हो
कोणती बाजारात गेली भाजीपाला घ्यायला काय काय
हा तिच पण ऑपरेशन झालंय म्हणे बघायला पण नाही आलं आता
कशाचं डोळ्याचं का
हो कोणती नस नाकात चिनसताबलिकेेत होते म्हण ना
हा ना
हम्
तिला तर तिकडं बोडव द्यायला पण पाठवलं होत डोळ्यातून पाणी पडतं म्हणून
तिथं झाल होत का ऑपरशन
ऑपरेशन नाही तिथं नाही नाही ऑपरेशन झालं फक्त काही तरी टाकलं होतो डोळ्यात असं म्हणत होते पण काय माहिती कुठं झालंय?
हो
ते काय किती तीन एक दिवस थांबल्याने येऊन गेले तर
हो आमच्या इथ तर घरचे तयार होत नाही बोळद्याला जायला तर दुसरे कोण होणार.
हा ना
माझ्या त्या सासूंना त्यांना सांगितलं होतं ते पण आता गेले नाही बडोद्याला आता मुंबईला गेले कालचे घेऊन गेले तर त्याची पाठ ते क्यामध्ये नस कापली गेली
कशाचा त्रास होताो अंजली
त्यांना का म्हणजे खाली मान होऊन गेलो त तो घटते म
आवाज बी बरा बर येत नाही जोर याने बोलाता बैरी झाली नाही
नाही ना रेंज बैरा करून टाकलाय ना ती मान खाली होऊन गेली होती तर वरती नाही व्हायची अस एखात आणि मान
दिीदी काय करत आहे
ददी मोबाईल बगत बसली ती काय नाही करणार दुसरा जो प्ले.
हा
जबली हा
त्री अंजली फोन लावेल म्हणून वाट पाहिली पण फोन बी नाही लावला तू
सशिकलाचा फोन आला आणि इतका वेळ होऊन गेला ना तर. सश कलला
सुनीता चा
शशिकला
सचिकलाचा मंग तिच्या बरोबर बोलत होते का तुम्ही मी लावलं होत ते्हा
हो
तेस्त दाखवत होते.
हो मग ये ना मग दिीदी उठली साडे दहा वाजून गे ना दीदी उठली शशिकला इतकीे बोलली अर्धा तास होऊन गेला मला तरी पण बोलायची
बापरे नाही ना पण दहा बारा मिनट झाले. कट होऊन जातो ना अंजली अं.
सादा कॉलता
साध कोल होता का
हो
म्हणून मी शशी कलाला फोन लावल होत तर तिकडं आणि व्यस्त दाखवत होत
हो
का काय
ती तेी याच्यावर नाही ग सांगायची बॅलेन्स नाही म्हणे
ह् हम्
दादा कॉल कर आवाज येतोय का
हो येतोय पण तिथं बोलवते बँंका मध्ये
हा जाम राह दे कटकट
बोलून घे ना
नाही ना कट करून घ्या जा द्या तुमचं काम करून द्या
हा बोलून घे नाही तर पठ अर्धा काल होऊन जाईल आपला. किपनिंग गंगेश
अर्धा तर कट होऊन जातो अर्धास पूर्ण दहा मिनिट बोलले नाही जात ना.
कोण तू का न मोरले तुठ पचना कायतला एम जिरो सातार या तर सत खाम हानचे चालूर राव दे पण सई करायच
हो
अजून काय चालू आहे? इे आमलासं खा पो नाव ख पनजं का आज काय काम के
ती क्यूरलची ऍप्स ओपन केली का
किडवेलत
हा बरल
बाकी आहे बाकी आहे या महिन्याच भरायचं
ऑप्शन दाखवत नाही माझं तर.
पण तर कोण बोलतग बचच का.
हो
माझं बाकी आहे या महिन्याच भरायचं
नाही म्हणजे सर्च ना ऑप्शनच नाही ते
तस काय
काय माहिती त्या लंगडी अंजली ना तिच पण दाखवते म्हणे तुमचं काय माहिती
कालच दाखवत नाही ना मग एक फॉर्म पण
लागलीया अस ह कालचं
हो
हस काय चार केली त तस कर ति कोणत या हॅलो
हॅलो क्यूडेल हो हो
ते कस काय दाखवत नाही अंजली
काय माहिती तुमचं काय माहिती बघितलं का नाही
नाही बघितलंच नाही पण ते मॅडम सांगत होती ते काहीतरी दाबून हे नाव काढतात ना आपण गोरदरमाताच
हो
चाईल डाटा याच्यामध्ये काहीतरी कट होऊन गेल असं म्हणत होते कोमलीला म्हणत होती ती तिथ दाखवत नाही म्हणून विचारलं मॅडमला हा तिचं पण दाखवत नाही म्हणत होती ती कमली मग तीतुन वरतून कट होऊन गेलो असं म्हणत होती ती
हो वरूनच काहीतरी कट झालेलं
हा तस म्हणत होती
माझ तर राहिलेला डाटा भरायच चालू होत ते पण ते पण केलं उलट ह तर तरी भरला गेला असता इथे राहिल्यावर तिथं जाऊन मला टाइम पण भेटणार नाही परत म्हणून
ह अजून किथे बरायचं बाकी
आहे ना भरपूर फक्त आता एजबन हे टाकायचे ला हो जे नाव दिसतील ना त्यांच्या जन्माता इतिहास तो काय जन्म इतिहास त भरून किला आज रात्री पण थोडा हो तो भरला होता, सर कोण भरते ना ते
ते काही नई पटापटा भरलं जात अंजली जर ब इतिहासचा डाटा त्यांचा पहिले खेप आहे काय ते ते काय लवकर बरलं जातं अजून ते शिक्षण किती? हा हा
दुसऱ्या खेपवाल्यांचा टाइम लागतो पहिल्या
हा दुसऱ्या खेपवाल्यांचा टाइम लागतो, पहिल्या खेपवाल्यांच काही नाही टाईम लागत शिक्षण किती, पतीची वयण बस एवढंच टाकावं लागतं.
हो
आज का लसीकरण हत त माझ बरडीपाडाला मंग मॅडम आले हो ती मंग अडीच वाजेपर्यंत इथ मंदान्याला पोहोचायचं होतं म्हणून का पटापट स्वयपाक केलं, मॅडम ला जेवण करायला. दिलन मंग तिच्या बरोबर बसून आले मंदान्या पर्यंत हा हा बाखर बनवली होती सकाळी पण आता कडी बनवली ती पण खूपच आंबट होती म्हणून का? चार अंडे आणले आणि रस्सावाली भाजी ब करून दिली. मस्त जेवण केलं ना आले आणि ती काय हाफिस ला गेली मॅडम मला इथं सोडून दिलं, मुलगा आला जाय तिथं विजिट चालू ये अस अस म्हणत होती पण परत तिथं वीस तीस किलो जावं लागेल फिरून तसं काय नाही मला म सरान ते हायस्ट इथं असं म्हणत होती ती पण सगळ्या ठिकाणी फिरणारे तुमचं शाना गावाचं नाव बी दिलेल ये आस म्हणत होती, कधी पण येऊन जातील ते
आज बुल बुलण्याल लाणार होत्या ना, बाया काय बोलत पण नई, नाव विचारलं ते पण नई बोलतात बायांना
हा ना तिथं हे आणि मुलगावला आणि मानमोड्याला त काही जे दिल नई असं म्हणतात ते बाया असं म्हणत होती मॅडम
म
बेबी किट बी वाटप केल नई. काहीच नई दिलं आम्हाला ना असं बोलतात ते बाया असं म्हणत हो
बाप रे! देऊन पण नई सांगतात.
हा ना भेटल तरी सांगत नई कि बाई असं म्हणतात. अस करता आपला
तेव्हा वैभव सर आले ते ना, मी नवीन नवीन होते बघा एक लस करण झालं होत दुसऱ्या लसीकरण ला येऊन गेले होते सर
हम्म.
तरी दत्तक घेतलेले त्यांच्या गेले होते मी
हा.
एकच बाई बोलली दुसरी तर सांगायची इथे आवतेली मी आज सांगायची डायरेक्ट सांगायची सरांना सर्वने काय सांगताय हे सांगायच त्या
हम्
म्हटलं तर येत नाहीस सांगताय ते असं बोल मी सरांना सांगितलं मग कधी नाही आली असं मी तिला बोलली ना म्हटलं मी तर आली होती ना मग हो सांगायच परत मग असं नाही सांगायचं आली तर आली सांगायची नाही आली तर नाही सांगून द्यायच
हा ना असं करतात ते बाया
ते डेमोरेसी पण करव
म्हणून ज्यांना दिल ना त्यांच्याच घरी घेऊन जायचं त्यांना असं म्हणत होती मी ज्यांना आपण वा रोप दि बियाणे दिले बेबी किट दिले त्यांच्या घर घेऊन जायचं त्यांना कारण की त्यांना बी बोलता येईल असं म्हणत होती मॅडम
हा काय माहितीय आमच्या इथं पण राणारना हो हुम्मम
काय मागून राहिली ती चिवताई
हम चिवताई बोलत पण नाही चिवताई शॅम्पू मागते ती
आंघोळी आंघोळ करणार का
हो आता आंघोळ करणार न
माझी लहान दिदी बिरडत होती मला बी यायचे मला बी यायचे असं म्हणत होती मंग मॅडमना पुढं पाठवून दिलं मंग नंतरून आली मी नाही तर ती माग गे लागेल म्हणून
हम
हा ना कुठं बी गेल का लगेच गाडीवर येऊन बसून जाते ती म्हणून गुप चूप निघावं लागतं
हो. किती वर्षाची हे ती?
आता काय अडीच वर्षाची झाली सप्टे पाच सप्टेंबरला
तीन वर्ष कंपलेट होऊन जाईल तिला.
कवा हो त्यांना मग तुम्ही पण तुमचं काम करून द्या
आ
मी पण इला तांघोळ करून द के
हा व.
ठेवू मग. हो.